हॅलो हां काय करताय
काय नाही बघा हाय बसले
हा नाही ना बाकी तुमच
नाही अजून आता झोपली आहे मुलगी मगापासून
हा ती झोपली तोपर्यंत आप पण थोडा आराम करावा नाही तर मग ती उठली तर मग बस तिच्याच मागे पळावं
होय काय करायचं एक वर्ष दीड वर्ष असच असणार
हा आता तर लहान म्हणजे अजून पण थोडी लहान आहे अजून तुमच्यापेक्षा थोडी जास्त मोठी झाली का तेव्हा जास्त धावपळ करावी लागते
होय ते तर आहेच सगळे मुलांच्या पाठीमागे पळण्यातच दिवस जातोय काय करायचं हम्म मग कुठे ट्रीपला वगैरे गेला होता का नव्हता
या वर्षी आम्ही नाशिकला गेलेलो आणि मागच्या वर्षी गेलेलो अ राजस्थानला
हम्म
तुम्ही
मी इकडे गेलते गोव्याला आणि हे आपल गणपतीपुळे हे यावेेळेस केले हा कोकण साईड ला गेलते आता काय उन्हाळ्यामध्ये तेच बरे पडते ना एकदा पाऊस वगैरे चालू झालाय की मग जाता येत नाही
हो ना मग आम्ही पण ना म्हणूनच गेलेलो राजस्थान वगैरे खूप छान होते बापरे जैसलमेर गेलेलो अं खाटु शाम मंदीर नाही तेव्हा नव्हता पाऊस
हम्म. तिथे असा पण पाऊस नसतोच.
हा कमी असतो, लय गरम व्हायच बाबा तिक- ड म्हणजे आम्ही ना दिवाळीच्या वेळेस गेलेलो हम्म ते हा तरी पण म्हणजे आपल्याकडे थंडी होती ना, तर तिकडं दिवस- खूप गरम व्हायचं, खूप गरम व्हायचं आणि रात्री थंडी वाजायची.
हा हा हा.
खूप छान होत तिकडं बर.
बघण्यासारखे आहेत पॉईंट म्हणा ती.
हो खूप आहेत, आणि देव दर्शनासाठी पण चांगलं आहे म्हणजे ते खाटू श- शाम बाबांचं मंदिर सला- तर बालाजी वगैरे आहेत बरेचसे दे आहेत तिथं.
किती दिवस लागतात जायला?
आम्हाला जायला तरी, आम्ही बघा इथून म्हणजे आम्ही धुळ्याऊन गेलेलो तर आधी उज्जैन गेलो. रात्री निघालो इथून दहा एक वाज ता उज्जैन गेलो सहा- सहा- सहा वाजेपर्यंत पोहोचलो तिथं.
हा.
उज्जैन न दर्शन घेतलं. तिथं आम्हाला तरी दोन-तीन वाजले स सगळं आवरत. करत दर्शन वगैरे घेऊन तिथून निघालो दोन-तीन वाजता तर तिथ राजस्थानला पोहोचलो रात्री दहा-अकरा वाजता काहीतरी पोहोचलो चित्तोडगड म्हणजे राजस्थान स्थान च्या पॉईंटलाच पोचलो बॉर्डर पास करून.
हा हा
तिथं गेलेलो अन् तिथं रात्रीच दोन दिवस धरून घेत मी जायला.
हम्म.
मग तिथेच स्टे रात्री तिथं थांबलो मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तिथ तो गड आहे ना चित्तोडगडचा, अच्छा! तिथं गेलो तिथं फिरलो वगैरे, मग तिथून मग- उठलो, - नाश्ता म्हणजे जेवण वगैरे केलं तिथून निघालो. आणि नंतर अ इथं गेलो, खाटो शाम गेलो वाटत. मग तिथून झाला सर्वाला जी. अजून ते सावरिया सेट. मंदीर, -
हा हां
तिथ म्हणजे, हो जवळ म्हणजे आहेत. तरी बराच अंतर आहे ना तो शंभर, दीडशे, दोनशे, तीनशे अशे किलोमीटरवर आहेत ते.
हा हा.
ते तरी दोन, तिन्ही, चारी मंदिर फिरायला आम्हाला दोन दिवस लागले. तिथलेच राजस्थान मधलेच हा आणि नंतर तर दुसऱ्या दिवशी जैसलमेर गेलो.
हॅलो. हा. म्हणजे तिकड म्हणजे नाही नाही म्हणता एक आठ दिवस तरी जातात काय?
हो हो आठ दिवस तरी. म्हणजे ते सगळं पॉइंट फिरायला त्याच्यात लांबच पिंक सिटी, व्हाईट सिटी, म्हणजे ते उदयपूर पॅलेस वगैरे ते राहून गेलं. कारण आमच्याकडे वेळच नव्हता एवढा. म्हणजे गेलं तर ना, दहा पंधरा दिवसाची ट्रीप जर काढली ना, खूप छान. म्हणजे बोर